हॅलो.
हॅलो.
हा, आवाज यायलाय काय?
हा, येतो- येतोय. काय म्हणताय, बोला की?
काय करायलाय?
स्वयंपाक लाय ब
बोरलं नाही अजून?
नाही. आता जेवायच्या टाइमला लागतय. गरम-गरम आमच्यात लागतय, ओ.
हा, हा. सकाळी नाश्ता होतोय, वाटतं.
हा, सकाळचा नाष्टा असतोय. न जेवायच्या टाइमला करायचं, मग जेवायच्या आधी.
हम, हम, हम. बोलन किती? गोष्ट काय?
असं हम. होय, दुपारच जेवण एक वाजता असतय. सकाळी नाष्टा असतय ना. त्यामुळ.
हा, हा. सगळ्यांच्यात तसच असतं वाटतं. आमच्यात पण गरम-गरम लागतय, बगा सगळं.
होय. आमच्यात पण.
हालत नाही. खायच्या वेळेला करत बसायचं. ते दिवसभर नुसतं, ते करायचं, धुयायचं. हेच काम चालू असतय.
हा. करायच. खायाच, न धुवायचं, न ठेवायचं.
होय. दुसरं काही कामच नाही.
मी तर घरात. सगळी असली की माझ तर किचन कट्टा एक चार पाच वेळा तर आवरते.
हा काय असेल त एकदम म एकदम आवरून जरा असं पाच मिनटं बसायचं करायचं म्हटलं तर काय होत नाही काय
हा
वरूपर्यंत आणि दुसरं स्वयंपाकां टायमिंग होतय.
होय.
आणि काय.
काय नाही बग.
पाऊस हाय काय नाही हो तीकड.
पाऊस दोन दिवस झाला काल पण थोडा-थोडाच झाला जास्त नाही असा. एक सारक लागून नाही. आज जरा वातावरण झालंय, पण काय आज येतोय नाही येतोय, असं ऊन येतय पुन्हा वातावरण पावसाच होतय. असं झाल.
सकाळ पासून जरा पडलेला.
हां हां.
आता आता जरा उघडलाय आणि काय. संध्याकाळी काय होतय.
काय माहिती या पावसाचं गणित काय समजना तेवढाच येतोय. तरी उगवून आलं, उगवून आलं त्यामुळ काय एवढं टेन्शन नाही. आता कधी एक, दोन-दोन दिवसांनी जरी पडला तरी चालतोय.
लय व्हय आता.
हा आता ऊन आलंय त्यामुळ काही नाही टेन्शन एवढं.
हा हा मग आता काय घरचं पाणी जरा ते जरा म्हटलं की चालतय.
हम्म जरा खाली. म्हणजे शेंग शेंगदाण हि केलेलं त्यात जरा तुटाळ झालत. काल जरा ठोकून घेतलं.
हा हा.
हम्म.
पण गेलेला काय.
काय म्हणला.
तुम्ही पण गेलेला काय म्हटलं डोकणायला.
होय मीच गेलते.
हा.
हा हा.
सवय हाय सगळ्या कामची.
हो, सवय आहे सगळ्या कामाची.
हे आधीपासून गेलाय जातय त्यामुळं काय वाटत नाही आम्हाला काय आम्हाला कधी शेतात जाऊन काही माहितच नाही.
होय प आधीपासन ह असले की मग व्यवस्थित येते ना. आणि असं अचानक करायचं म्हणलं की मग माणूस आजारी पडतते. त्याला सण होत नाही शेतात काम. करायचं म्हणजे पण लई कष्ट करायला लागते त्याला.
कस एकेकांना सहन होतोय सहन होत नाही.
हम्म.
होय पाहिजे कशी.
होय, त्याचं वळण पण लागते ना. कुठल्या वेळेस काय करायचं हे पण माहिती लागते. तर शेती करायचं म्हणजे काय ते पिढ्यान पिढ्या चालत आले म्हणून करायचे नसत त्यालं ज्ञान लागतं ग्या.
ते पण पाहिजे सोडा कधी काय करायचं असत ते.
हम.
हम
म्हणताय. हाय चपाती करायल्याती. माझ्याकडण लाटणं पळपुट घेतलं या. कनिक घेतल्या थोडी. आणि चपाती लागल्या लाटायला. तीज असं काही तर खेळ चालू असतोय. आ
तेच करायचंय म्हंटलं मोठ झाल्यावर.
होय.
त्यावेळेस करू पर्यंत कंटाळा येणार.
ते आहेच की, आता लागल्या लाटत बसल्या. पीठ दे म्हणत्या, तेल दे म्हणत्या. असं चालू तेज.
हा हा किचन कट्टा पर्यंत हात पोहोचतोय काय?
पोहोचतोय.
हा हा.
हम्म आणि काय म्हणताय?
नाही बा. दोन दिवस काही फोन नाही. काय नाही. मला पण काही दोन दिवस वेळ मिळाला नाही.
हा हा काल केलता रात्री मी पण तुमचा बिझी लागला. हो, त्या दीदींनचा पण बिझी च लागला. मी नंतर त्यांना पण केलता. मला वाटलं मग तुमचं दोघींचा कॉल चालू आहे का कुणासतो.
नाही काही शकत नाही काय मी नव्हतच मेडिकल मध्येच नव्हते मी.
हा कुठं घरी होता का?
हो घरी होते. म्हणजे कस ते सरांच्या घरातले कोणतरी एक्स झा म्हणताना मग सरांनी मेडिकल बंद ठेवा म्हटलं ना
हा हां.
म्हणता ना मग. काय दोन दिवस एक दिवस काय आमच्याच घरातलं जरा ते तइबईच करायचं होतं म्हणता ना. बंद ठेवते म्हणलेलं सरांना.
हा हा.
तस ते रोज फोन फोन करून करून कंटाळा आलेला.
हम्म हम्म.
बंदच केल्या.
हम्म हम्म. आणते आणते. घरचे बरे आहेत सगळे? आमच्याकडे पण मस्त आहे बघा. सगळे मज्जेत आहेत.
हा हा. हक बाहेर आहे काय?
हॅलो,
बाहेर आहे काय म्हंटलं,
काय म्हणलं?
कुठ बाहेर आहे काय म्हटलं,?
बाहेर नाही. घरातच आहे की,
हा.
घरीच आहे. बाहेर कशाला आज बाहेर काय नाही. काम सगळं संपलंय. त्यामुळे आज घरातच निवांत.
हा हा सासू बाई आल्या का नाय?
तेच स्वयंपाक करत बसली होती. तीचं मधी मधी चालू हाय. काय तर दे. काय तर घे असं करत बसत्या. नाही द नाही की तू शून बस. रुसून बसते म्हणजे असं की एका जाग्याला अशी हाताची घडी मार म्ही त भिंतीला टेकून उभा राहतंय कोो बाधाती
होय काय त्यामुळे ते ऐकायलाच लागतयं काय सांगत
होय तिझ लई मज्जा असते दिवसभर काय ना काय तर चालु असते झोप मात्र अजी पत नाही तिला पसला झोपत नाय हम्म हम् संध्याकाळी झोपल तेवढंच
संध्याकाळी पण झोपायला उशीर करते काय काय
नाही संध्याकाळी झोपती नऊ साडेनऊ वाजता लवकर नाही झोपत
आ
हम्
पोरांचं कसं असतं अकरा बारा वाजे
हा हा
आमच्या जाव जावेज परत तशीच आहे बघा दुपार सकाळच, मग संध्याकाळपर्यंत नुसतं उड्याचं मारायचं पाच मिनिटं म्हणून काही थांबत नाहीत काय नाय
हा हा लहान मुलांचं तेच काम चालू असतं नुसतं खेळायचं आता हिज पण तेच चालुय मला तर दिवसभर असा पसारा उचलुन उचलुन अस कंटाळा येतोया असं ठेवलं की असं काय तर पाहिजे असतं अस ठेवलं की असं काय पण ती वस तो आपण घेतल्या खाली त्याच वस्तु खेळायचा असं नाही. वर ठेवली की नाही मग तिला ती वस्तू पाहिजे असतीया खेळायला
सगळच पाहिज असते हे पण पाहिजे ते पण पाहिजे सगळचं पाहिजे असते म्हंटलं त्यांना हे पण पाहिजे ते पण पाहिजे
हा त्याची मजा लय असत्या म्हणजे आपण ज्या ठिकाणी स्वच्छ करतो की नाही. तिथं त्यांना घाण करायची असतीया
मी तर असं दिवसभर तिझ भावल्यान बिवल्यान सगळं असं एका हे बकेटात भरून ठेवले खेळणी बारकी चिरकी आणि बाकीची मोठ्या मोठ्या भावल्या वगैरे हायत सोप्या आणि आता खाली घेतलेल्या आहे त्या आणि तिनं म्हणजे झालयं आणि एक पाच मिनिटं झालेत मग मी उचलून फरशी पूसायचयकिं लुटून काढायच्या टायबांला वर ठेवलं क नाई मग ती डबल खाली घेणार ते ती तिनं ठेवलायचं ठेवायचा ते जागच्या हलवायचं नाही आपण
ह बारक्या मुलांची मज्जा असतीया
हम आणि काय म्हणताय?
नाही नाही बघा होय हाय की चालू आहे
हम्म हम् आता कितीला बंद करायचं
आता दोन वाजता बद करायचयं दोन वाजता
हम् हम् दोन असत पण क ते
होय पेशंट असलं तर मग जरा थांबायला लागतंय उशीरपर्यंत
हा हा
मग पेशंट नसले की मग पावणे दोन दोन वाजता बंद करायचे.
मग जेवणं तवा करायचं जाऊन घरी
नाही नाही जेवण सकाळी करून येते मी
हम् हम् मग घरी जाताना दुपारचं म्हणून म्हटलं
दोन वाजता गेल्यावर स्वयंपाक करणार कधी. आणि जेवणार कधी मग.
हा हा
सकाळी दहा वाजता येतानाच करून येते मग.
हा हा
आणि चपात्या तेन काहीतरी राहिलेल्या असतात. मग चपात्या कस सासूबाई लाटून ठेवत्यात नाई.
हा हा
चपाती काय गरम गरम लागत्यात. सकाळी लाटून आता दुपारी खाल्लेल ते थंड झालेल नको कॉफ पे
होय थंड झाल की आता चपाती आपल्याकड कस म्हणजे पहिल कस मऊ सूद चपाती राहत होती. पण आपण आता म्हणजे सकाळी केल्या आणि दुपारपर्यंत अस म्हणजे ती आपली मऊच राहत नाही. केल्या केल्या मस्त अशी फुगुन टम्म असत्या. आणि मउ सुत असत्या. पण थोडा वेळ झाल की काय म्हनला?
गरम गरम असतानाच तेवढ चांगल्या हुत्यात ओ. नंतर एक थोडा वेळ गेला की नई ते असं त वातडल्यासारखंच हुत्यात चपात्या. त्यामुळ नको
अ हा खायला नको वाटतय. आणि दिसताना पण ते अस कस कच्च राहायलागत वाटतया.
होय पहिल्यासारखं दिसतयं त्यापेक्षा जरा वेळ होऊ दे खर. त्या त्या वेळेला लाटून खाल्लेल बर पडतय.
बर पडतय हा मी पण आता खायच्या टायमालाच केल. तिला चारायच
बाकीच सगळ आवरून ठेवायच. ज्या वेळेला जेवणार असत त्या वेळेला चपात्या लाटायच आणि जेवायला बसायच. म काय तर.
ते चांगल वाटतय. म्हणजे खायला पण बर पडत.
होय.
हम्म चालतय ठेवु का मग.
हा हा ठीक आहे हा.